हॅलो
येतोय ना आवाज माझा?
हो येतोय बोल ना काय कर
हम्म काही नाही आता चहा टाईम तुझ काय?
झाला आमचा चहा.
माझं पण आताच झालं.
आच्छा काय नाही काम आवरून घेतली, सगळं क्लीन झालं म्हटलं आता बोलाव.
आच्छा मी पण आगं म ती बिर्याणीची तयारी करून घेतली. म्हणजे मॅरिनेट करून ठेवलंय चिकन आता
ठो म्हणजे किती रिलॅक्स राहतेस ना गं.
आगं नाही आताशी ज म्हणजे आता एक दोन मिनिट झाले मी अशी पडली फक्त अशी बेडवर इतकं बरं वाटलं मला मी आल्यापासून ऑफिस मधून आल्यापासून मी आवरतेय घर.
नाही बाई खरंच ओ म्हणजे माझ्याकडनं तरी नाही होणार एवढं.
नाही कोणी येणार आसलका सा आपला असतं का आपण करतो साफसफाई पण आपण वरच्यावर आप पला आस चालतं ना आपल्याला मग कुणी येना येणार असलं की थोडसं वाटतं की हे साफ करू दे मग सगळंच बाथरूम, टॉयलेट, लादी त्याचा हाय चालू टी. व्ही लावून दिली ये शांत बसलाय.
आच्छा किती वर्षाचा आहे तो? अच्छा हा माझा आण तुझं सेमच आहे अ काय खाऊ घालत असतेस ग त्याला?
तो असं काय त्याचा असं काय म्हणजे मी जे आम्ही जे बनवतो म्हणजे आम्हाला जे बनवते ना मी तेच तो खातो पण सध्या कसं स्कूलमध्ये आपलं तेला अ डोसा, इडली, पराठा असे नवीन नवीन पदार्थ बनवत असते मी त्याला टिफिनसाठी.
बापरे माझा तर अजिबात भाजीपोळी खात नाही मला टिफिन मध्ये पण मी काही ते टिक्की वगैरे असतात ना भर भरपूर प्रकारच्या अ त मी ते खूप ट्राय करून बघितलं त्यान कधीच तो टिफिन खाल्ला नाही जसा न्यायचा तसाच वापस आणायचा. म आता मॅम मला काय बोलायच्या की मॅम तुम्ही नवीन काही ट्राय करू नका तो जो खातो ना घरी तेच द्या. मग तो घरी काहीच नाही फक्त पोहे, उपमा, मॅगी असंच खातो तिकटपुरी वगैरे हो तेच देते मी तो नवीन काही ट्रायच करत नाही म्हणजे मी किती बनवते त्याच्यासाठी पण तो खातच नाही आज तर मी टिफिन मध्ये पिझ्झा दिला आणि त्याना पिझ्झा सुद्धा वापस घेऊन आला.
अरे बापरे! का आपण म त्याला सॉस वगैरे नाही आवडत का असं सॉस सोबत वगैरे?
आवडतं त्याचं पण त्याच कसं आहे म्हणजे थोडच खातो तो. आणि मी त्याच्या त्याला एक देते ते रवा घेते इन्स्टंट वाला म्हणजे इन्स्टंट आपण म्हणू शक तो, काय उत्तप्पा इन्स्टंटवाला तर त्याच्यात हा तर त्याच्यात मी काय करत असते दह्यामध्ये भिजत घासते आणि मग त्याच्यात टोमॅटो वेगवेगळ्या भाज्या घालून मग ते करत असते पॅनवर तर ते देते. तर तो खातो आवडीन हो तो खातो आवडीन.
मग ह्याचं तसं काहीच नाही याला तू पराठा दे म्हणजे त्या त्या काय तो खाऊन पण जातो एक दीड. परत टिफिनला पण घेऊन जातो आणि मला सांगतो की तू खाऊ नको आई. माझ्यासाठी ठेव मग मी आल्यावर पण खाईन. त्याच खायचं काहीच टेन्शन नाहीये.
सेम याचा असच एखादी आवडीची गोष्ट असली ना आपण खाल्ली तर ती तोंडातली डून घेईल.
हा ना लहान मुलं तशीच असतात अगं.
नाही पण नाही तुझं छान आहे बाई तुझं छान आहे बाई भाजीपोळी खातो म्हटल्यावर माझा नाही खात ना ग.
हो त्याला भाकरी आवडते भाकरी भाजी चपाती आणि सगळ्या भाज्या खातो म्हणजे जे आम्ही खातो ना भाज्या त्या सगळ्या भाज्या खातो अस काहीच नाही. कोणतीही भाजी असुदे कारल्याची भाजी सोडून सगळ्या भाज्या खातो.
बापरे म्हणजे! तू सवय लावली लावली असशील ग लहानपणापासून मी ना आधीपासून त्याचे लाड पुरवले जे म्हणाल ते करून दिलं आता मलाच हे होतय.
होत ना काही मुलांच तसच असतं काही खायला मागतच नाही त्याला आता डाळ भात नको उलट तिकट आवडत असं आपला रस्ता वगैरे असतो ना तसं आवडतं त्याला डाल भात केलं की मला बोलतो काय सारखं डाल भात बनवते तू! मला काहीतरी तिखट बनव आई तिखट बनव आई!
मस्त आहे ग, मला तर हा म्हणजे मी अरे बापरे खातो!
हो मग मटन, चिकन, मच्छी वगैरे असेल ना तर बापरे!
अ शिवमला मच्छी आवडते बर का पण आमच्याकडे जास्त घेऊन नाही येत ते! आमच्याकडे जास्त मटणच असतं पण मग त्याला ते नाही आवडत. आता मी आज बिर्याणी बनवली तर त्याने खाल्ली सुद्धा नाही.
बापरे!
हम् तरी त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच बन आज तर सकाळपासून बघतो सकाळी उठले रात्रीच्या पोळ्या बाकी होत्या तर त्याचा ते चुरम करून दिला आणि तो एक दोनच होत म्हणून त्यांचाच नाष्टा झाला फक्त मग म्हणलं शिवला काय द्यावा, मला वाटलं शिव घरी खाईल थोडस नंतर मग मी त्याला पिझ्झा केला मला वाटल टिफिन मध्ये पिझ्झा देईन त्यांनी पिझ्झा पण इथंच खाऊन घेतला.
त्यांनी खाल्लं मग ममी परत हे बनवलं त्याला ते रव्यामध्ये भिजून ते दिलं मग टिफिन मध्ये दोन पिझ्झाचे स्लाईस दिले पण नुसत ते रव्याचच खाऊन आला ते स्लाईस तसेच ठेवले पिझ्झाचे.
अच्छा मी ह्याच्यासाठी आज मूग मग आपले मुगाचे आपे बनवले होते. मूग वगैरे त्याच्यामध्ये दही, रवा वगैरे टाकून मग ते सगळं मॅरिनेट करून ठेवलं दहा मिनिट छान झाले पण त्याचे आप्पे पण त्याला ना तू एकदा असे सनफ्लावरची अ शी इडली इडली वगैरे नाही खात का तो?
इडली वगैरे खातो पण इडली ना खूप कंटाळला येतो.
तर बाई पंधरा दिवसातून
मग इडली सोबत काय नुसती चटणी देते का?
हा चटणी देते पण मी तुला एक आयडिया सांगते का आपले मका असतो ना मक्याचे दाणे ना असे ते छोट पात्र असेल ना तुझ्याकडे इडलीच मिनी इडली असते बघ
हा हा हा.
म्हणजे मी आपली असं करत असते क म्हणजे ते असं करून बघ त्याला बाजूने अ आपल्या मक्याचे दाणे लावायचे आणि मधून अ हे टाकायचं पीठ टाकायचं तर ते समजत म्हणजे असं सनफ्लाॉवर सारखं दिसतं म्हणजे त्यांना पण असं बघायला पण छान वाटतं आणि म मुला आवडीने पण खातात
आणि अगं ते मी बघ खूप वेळा बघितलेलं तसं काय काय नवीन नवीन प्रकार ते अह च फेस वगैरे बनवणं इमोजिज वगैरे तर नाही ग तो किती म्हणजे तो वेगळ करून दे त्याला वेगळं केलं की त्याचा टी फिन बरोबर वापस येणार फिक्स आहे त्याचं त्याला तू नवीन काही कर मग तो त्याला ना तू रोज जरी हे दिलं ना उपमा पोहे रोज टिफिन फिनिश करून येतो
बापरे खूपच आवडतो
हो त्याच कसं आहे माहिती आहे का त्याला टिफिनमध्ये कंपल्सरी दही पाहिजे हम्म
अच्छा.
हम्म
मग तू पराठे सोबत द्यायचं ना त्याला. पराठा आणि दही असं द्यायचं
पराठा खातो पण त्याच्यामध्ये पण ग्रीन दिसलं पालक किंवा मग कोथिंबीर, कोथिंबीर बी चालत नाही पालक बी चालत नाही हिरव दिसल की ते नको काय आहे ते नकोच
ते तर मग टाकायचंच नाही तू म्हणजे आपलं बीट पराठा वगैरे करायचा बीट किंवा नुसतं आलू पराठा त्यात कोथिंबर वगैरे नाही टाकली तरी होईल त्याच्या पुरतं थोडस करायचं त्याच्या पुुरतं तेवढं कारण ह्याच कस सगळं खातो म्हणजे त्याला मी अ त्याला पण खूप दही आवडतो, साबुदाना खिचडी मग किंवा दही हे सगळं अस खूप आवडतं त्याला
हम्म हम्म हम्म हम्म.
हम् बाकी काय म्हणते अजून काय आवडतं त्याला असं चहा बिस्किट वगैरे खातो का? ते आवडतं ना. सायलेंवरच आहे माझा सायलेंवरच आहे.
नाही व्हायब्रेट होत होता
हा. एक मिनिट. अगं मी तुला म्हटलं चहा बिस्किट वगैरे खातो का तो?
खातो. हा चहा बिस्किट खातो पण चहा बिस्किट मधून काय जात गं काय न्यूट्रिशन नाही काय नाही काय नाही मग नुसत चहा बिस्किट मधून काय करणार ना
अच्छा हा ते तर आहे, मी तर नाहीेत बिस्किट ह्याला म्हणजे चहा तर नाही चहा म्हणजे तो पाण्यामध्ये बिस्किट खातो अग म्हणजे त्याला म्हणजे कपमध्ये द्यायचं चहाच्या कप मध्ये द्यायचं मग त्याला तो चहा समजतो मग तो म्हणतो आई मला चहा बिस्किट दे चहा बिस्कीट दे असं चालू असत सारखं सारखं
अच्छा हां म्हणजे आज काल तर याला चहाची सवय लागली अगं आम्ही चहा पितो आणि याला मी दूध द्यायचे तर तो काय म्हणायचा ते जे डार्क कलर दिसतो कां ते दे
अच्छा बापरे अहं अ मग पितो का फक्त तो
हो ओ पितो
अच्छा अनुष माझ्या बाळाला दुधाची अलर्जी आहे म्हणजे तू लहान जस जन्ला आला ना तसं ते आपण हे लावतो बघ त्यांना आ अ अहा म्हणजे आपल्या दुधाची साय वगैरे काढून बेसन वगैरे लावतात का तुमच्याकडे त्याच हे काढण्यासाठी हा मग तसं त्याला लावायची ना तर तो तर एकदम अस लाल व्हायचं तो मध्ये लावल्यानंतर म ते बंदच केलं होतं आणि मग अ एकदा तर मी त्याला असं ऍम्हणजे असं दूध थोडसं पाजलं होतं पूर्ण एकदम रेड झाला होता पूर्ण म्हणजे पूर्णत आणि झालं शिंका मग तेव्हापासून अऍलर्जीच आहे त्याला दुधाची
अरे यार म्हणजे बाळाला तर दूध पाहिजेच ना ग
हो पण ना आता माझं बाहेरच दूध नाहीच तसं पनीर वगैरे चालत पण असं एकदम अ त्याच्याशी अ दुधाचा एकदम अस आ संपर्क आला ना म्हणजे दुध पावडर असू दे किंवा दूध किंवा असा पेडा वगैरे आता पेड्याने वगैरे नाही होतं
दूध अ दुधापासूनच तर दही पण तर दुधापासूनच बनतं ना
त्याच नाही होत ना सांगते कायं नवीनच काही असतं अगं त्याचं अहं
हा मज्जा आहे
नवीन नवीन त्याचं काही काय चालूच असतं अगं त्याला काही अ म्हणजे कधी मध्ये त्रास होतो आणि आता तर मध्ये मध्ये तर दो दोन दिवस दूध पीत होत तर काहीच त्रास न जानला आणि एक दिवस परत पाहिला तर एकदम शिंका यायला लागल्या म्हंटलं बापर ह्याच कसं करणार आपल्याला क कधी एलजी एलर्जी बंद झाली ती अस हे पण मुलांचं खाण्याचं पहिलं म्हणजे खूप काही मुलांचं बघते ना मी खूपच नखरे असतात म्हणजे काही खायला म्हणजे अक्षरच्या आई त्यांच्या चिडतात की पोरं करणार आता माझ्या स्कूलमध्ये जाते ना सगळे मला एकच प्रश्न विचारतात हा टिफिन फिनिश करतो का अहं ह्
ह् ह् ह् ह् नाही सगळ्या आईंना आजकाल ना अभ्यासापेक्षा त्रास त्याचाच आहे की हा टिफिन संपवून येतो की पण तसच घेऊन येतो हे तिथं काही खातो की नाही खातो का तसच उपशीित राहतो हेच टेनशन आहे बा आजकाल सगळीकडे
हो तेच सगळे तेच विचार करतात मला तर ह तरर काय झालं स्कूल म ह्याच्या टीचरने पहिल्यांदा भरवतात ना टीचरची मागणी वगैरे तर मला म्हणतो टीचरला सांग मावशीला मला येतं आई हाताने खाताना सांग मला बरंवाहियला ना सांगू मग मी त्याला सांगितलं तर मग म्हणतो का मी ठीके नाही
नाही तेवढी सवय तर मी सुद्धा लावली त्याला की हात आणिच खायचं मग मी त्याच्या पुढं ठेवून देत असत ते महाताणीच खातो त्याला तेवढी गोष्ट नाहीये त्याची म्हणजे एकदम छान करतो असं हाताने खातो त्याला सांडलेलं आवडत नाही तोंड भरलेला आवडत नाही ने एकदम मला एक दोन जणी म्हटलं बाई तुझं तुझा मुलगा ना कधी बघा त्याच अस असं वाटत कधी पण फ्रेशच झालेला आहे म्हणजे एकदम स्वछ कधी तोंा घ किं कधी स क का त्याला कधीच अस काही दिसत नाही म्हटलं त उच् येत असा स्वतःच
हम्म चांगले काही असतात अे मुलतांना अस व्यवस्थित राहायला वगैरे आवडतं गावाला गेल्यावर मस्तीत करत असेल पण खूप
अ गावाकड खेळतो म्हणजे पण त्याचं काय आहे ना व्यवस्थित राहतो सगळं आतापर्यंत ना बाकी दुसऱ्या लोक म्हणजे मुलांसोबत हे नव्हता होत तो मिक्स नव्हता होत पण आता छान खेळायला लागलाय शाळेत जातोय तसं.
अच्छा.
हम
ठीक आहे चालेल तर मला ना एक दोन फोन येत आहेत अगं आपण बोलू नंतर.
चालेल चालेल बाय हो हो.
ठीक आहे चालेल बाय.